हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो हां बोला
आर तू चाललास व्हय पंढरपूरला?
होय.
ह काय राहणार आहे दोन दिवस?
दोन दिवस राहणार आहे? काय माहित नाही मला. मला सांगितले फक्त जायाचं पंढरपूरला म्हणून
हमम. अरे मी येताना काय केलं, ती अल्टो गाडी घेऊन ये. काय नंबर प्लेट बदललेत व्हय कुठला नंबर प्लेट करायला तू?
द दोनवडे पटा
मिळणार काय?
आता बघाय पाहिजे. जर गर्दी नसली तर लगेच मिळल.
बसूनच कार मी तर गाडी वापरतला लग् ब ते
हा हा हा. आलाय थोडा नंबर त्याचा उशीर
मी काल आलोय पुण्यातून
पुण्यालाच पाहिजे. का रे, का?
तिकडे ट्रेनिंगला गेलतो लुपिन बायोटेक मध्ये
मग काय गुंड गुंडळून आलास का?
होय. झालं की ट्रेनिंग, एक आठवड्याचं ट्रेनिंग होतं
एक आठवड्याचं होतं होय मला वाटलं तुम्ही नाय
आण्णी ती म्हणली तर जर जॉबला जर इथच थांबायचं असेल तर मग थांबा पण पेमेंट कमी आलंय. हे चोवीस हजार रुपये चोवीस
किती म तुला किती पाहिजेल लाख? म तुला किती मिळाले?
पेमेंटये पुराय पाहिजे का हिंदवडीमध्ये.
म कुठं बघ
रूम, रूम भाडं आणि खाणचं पंधरा हजार जाते. रूम भाडंच आणि खाणं पंधरा सोळा हजार रुपये जातं हिंदवडीमध्ये.
कसला जॉब होता?
हेचच की केमिकलचची.
केमिकलचं व्हय?
होय.
उजवे झाले आमचे कुठल दिसलं.
नायी नायी अजून एक, एक वर्ष राहिलेय म्हणजे ते पं हेच्या ह्याच्यात ना गेल्यालो प्लेसमेंट मधून गेल्यालो मग ती म्हणली तुमची इमेज अजून कंप्लीट नाही आहे त्यामुळ ट्रेनिंग फक्त तुम्हाला करता येते जॉबला पाहिजे असेल तर एम एसी नंतर अप्लाय करा. तुम्हाला ही सर्टीफिकीट उपयोगी पडणार
असं झालं.
हम्म.
मला वाटलं काय एक महिना गेला होत अप्रेंडिस
नाही नाही ते म्हटलेत एमएससी वर जॉईन झाला तरी तीस हजार स्टार्टिंग पेमेंट आहे आपल्या इथं
किती?
तीस.
म्हणजे कधी एमसीए झाल्यानंतर?
हां एमएससी झाल्यानंतर तीस हजार पेमेंट प्लस अठराशे रुपये पीएफ. बस फ्री, जेवण फ्री, नाश्ता फ्री
मग कुणाच्या ओळखीन काय कॉलेजच्या ओळखीन कसं गेलतास?
प्लेसमेंट मधनच की कॉलेजच्या ते असंच डी फार्मसीवाल्यांसाठी आलेलीत कंपन्या, बारा कंपन्या आलत्या म ते डी फार्मसीवाली पोर कमी हायत म्हणून बीएससी पास आउट झालेली सगळी पोर नेऊन बसवले ज्यांना इंटरेस्ट आहे त्याने सी व्ही द्या म्हणून सांगितल्या, मी असंच दिलेला तिथ एक इंटरव्ह्यू झाला कॉलेज मध्ये मग ती म्हणलीत की तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यू जे सिलेक्ट होतील त्यांना कळवण्यात येईल त्यांचा फोन आला की सिलेक्ट झालाय तुम्ही पुण्याला येऊन दुसरा इंटरव्ह्यू द्या. असंच गेल्यालो म्हंणलो जाऊन जरा पुणे फिरून इंटरव्ह्यू द्युन येवुया तेन इंटरव्ह्यु दिला तर तिनी एका तासाभरात सांगितल की सिलेक्ट झालाय तुम्ही ट्रेनिंगला आणि जॉईनिंग कधीपासून
हां
मग लगेच झाल तेव्हा दुसऱ्या दिवशी आलोय गावाकडं साहित्य घेतलं गेलो एक आठवडा झाला ते
आं मग काय केलास तिथं जाऊन?
काय ट्रेनिंग सगळ ते इंस्ट्रुमेंट शिकवत्यात काय काय असत्या कंपनीत, कुठल्या ह्याला चांगलं नाही नाही काय नाही उलट तेनीच वर हे दिलं मला ट्रेनिंग कंम्प्लीट झाल्याबद्दल एक चार हजार नऊशे रुपये काहीतरी दिल होय एक आठवडा आणि जेवण खाणं फ्री राहायचंच राहायच ते मित्राच रूम होती, तिथं राहिल्यालो, त्याला विचारलं त्यो म्हंटला रूम भाड नऊ हजार रुपये आणि त्यात आधी एक टाइम जेवायच म्हणलां तरी महिन्याभराच तीन हजार म्हणजे आस एक पंधरा हजार पर्यंत खर्च जातोय म्हणला राहायचं खायचं रुमवर मग म्हटलो चोवीस हजार रुपय मध्ये काय परवडायच हाय. हम्म म सरांना वि सर म्हटलं मी एम एस सी झाल्यानंतर जॉईन झाला तरी चालतंय, या म्हणले ते
बरं बरं ठीक आहे, ठीक आहे काय कर माहीतीये काय ते गाडी जाताना फ्रेजा आहे.
हां
ते हायवेन जावा नाहीतर मधन कुठंन घालशीला सांगलीतन आत म्हणजे तासगाव-बिसगाव चाले
नाही सांगितल की मी काल येवु नका म्हटलीत मला कुठनं दादया मी म्हटलो डायरेक्ट मेन हायवे आहे.
हां.
एक सारखा एक हायवे धरला की म्हणलो सरळ जातंय आदन-मधन कुठं काय घालाय नको.
हम् आणि गाडी त्याला सांग पळवू नकोस तिथं जरा कॅमेरा आहेत. माहित आहे ना स्कॅनर लावलेत सगळ. म ऐंशीच्या वर जाऊ देऊ नका ऐंशी म्हणजे ऐशीच नव्वद च्या वर जाऊ देऊ नकोस.
चालतय चालतय.
कॅमेरा दोन तीन ठिकाणी ऑटोमॅटिक येते चलाण. नाही मी आहे की बाहेर जा बाहेर जा म.
तेच मला फोन आला होता गाडीसाठी येेताना ऑटो घेऊन या, आणि ती काच बसवली का नाही?
काच कुट बसवल्या, वर बसवल्या पण बटन वगैरे काय बसवाय नाहीत अजून.
बसवुन घ्यायला पाहिजे होतं रे.
बटणं वगैरे काय नाही ते आतलं शिटा वगैरे ते संभा का करून आणतो म्हंटलाय ते कुठं आणुन दिना
इथं गाडी सोडायला पाहिजे आणि.
ए वाटतेंय मला तर सोडाय पाहिजे.
तेच की बरं ठीक आहे आणून बघूया इथं कोणी विचारतो मी ते कोणाला जवळच्याला हाय काय.
चालतय की.
काचच ते बसून घ्या पहिला आणि काय बघा सीट बेल्ट लावा शंभर टक्के. पुढच्या दोघांना सीट बेल्ट लाव, हा वळेला. आणि काय सांगायच होत गाडी पंढरपुरात गेला क नाही एका ठिकाणी लावा गाडी जागा ना म्हणजे. पंढरपुरात तुम्हाला फिरायला चालायला जागा नाहीये.
नाही तेच म्हणटलो मी ते विचारल तर मला म्हटलं दिदींच घर बाहेरच्या-बाहेर आहे.
हा.
मग गाडी भिड लावायचि आणि आतन काय असलं ते चालत फिरायचं.
ह हा सांग तस नाहीतर तिथं फिरशीला गाडी घेऊन अडकून पडशीला कुठं तरी. हायवेला कुठतरी म गाडी नंतर आणी निघायचि नाही ना. आणि टोल प्लस डिझेल खर्च सांगितलाय काय, की नाही. क्रम डि. झेलचा
काय नाही सांगितलेलं.
स्टोल लागला मला जाताना टोल भरायला पाहिजे तर.
हे नाही काय फासटाकं हाय काय. चालंतय चालंतय सांगतो मी नाव.
तेवढ सांग बघकाय सांग काय किती वाजता बाहेर पडणार आहे?
आता बैठक झाली की एक साडे दहा, अकराला बाहेर पडायचं.
आवरलायस तू?
मी काय आवरा लागलोय की आता. मला सांगितलं अकराला जायच अकराला बैठक सपत्या, बैठ झाली की जायचं.
अकराला.
होय.
आणि मम्मी ला कुठ घेणार?
अ तिथे कुठं सांगली फाट्याजवळ कुठ तरी याय सांगितलय वाटत.
सांगली फाट्यात नाही येणार का सांगली जायाला पाहिजे मला.
सांगलीत जायला पाहिजे मला घ्यायला.
हा तेच की तिथ कुठ तरी बाहेर या म्हणून सांगितलय वाटत तिथन घेऊन मग मेन हायवे न जायाच.
मेन हायवे न. कस जाणार? काय अवघड हाय बाबा तुमचं. चालाय हौसन. कोण?
तेच की लेट निघालोय त्यात लवकर निघलो असतो तर बरं झाल असत.
पावन बघितल्यावर बावरलंच, पावन पहिला बावारलाच बग. प्रुथ्वीराज
हा
मला काल पासून मागं लागलेत, फोनाव-फोन.
काय म्हण?
ते काय प्लॅन असल तुझा कॅन्सल कर जाय याला लागतय संघ, संघ पाहिजे. लाव दर्शन वगैरे का होणार नाही गर्दी आहे लय, म्हणत्यात गर्दी बघाय मला जायच आहे मला देवाच दर्शन घ्याय जायचयं.
तिथ घाण असतो, लय घाण असते.
होय.
तू बघितल्यास पंढरपूर?
बघितल्य की. लय घाण आहे, मच्या तेन गेलतो अक्कलकोट ला तेन.
नुसतं अक्कलकोट?
नुसत अक्कलकोट च गेलं पंढरपूर वगैर नाही गेलं.
रेल्वेन, रेल्वे तिकट शंभर, शंभर रुपये.
अस हाय व्हय, एकशे वीस रुपये जनरलच तिकीट काढायच स्लीपरला जाऊन झोपायच.
जनरल च काढल?
होय जनरल च काढायचं स्लीपरला जाऊन झोपायच स्लीपरला कोण नसतंय.
किती तास?
ते एक, चार तासात जातं येते चार ते पाच तासात जात.
हा तू मच्छा आणि कोण कोण प्रेम्या.
तेंचि फॅमिली होती, मी, सोन्या मचुदाची फॅमिली होती. ते दिदी तेन हुतीत तेंचि यश, दीदी. त्यांची, हम्म ती होतीत आणि मी, सोन्या, प्रेम्या.
एवढं कसं रहिला कुठं मग?
तिथं दोघांच्यात दोन रूम घेतल्या ओळखीने एकाच्या पोलीस ओळखीचा आहे प्रेम्याचा तिथ. त्याला फोन लावून तिथं ओळखीनं रूम घेतली, ते अ गाडी रिपेरीला कोणतरी आलता मेंम्बर.
ह.
तेज्या ओळखीचा अक्कलकोट मध्ये आहे म्हंटलेला तो गेलासा की फोन करा. त्याला फोन केलेला. मे त्याला एक नंबर दिला. तिथ जावा म्हटला. दोन रूम घेतल्या. तिथे अक्कलकोटमध्ये. किती सहाशे सहाशे. रुपये ला कायतरी हुती बघ
हां हां हां.
बाकीची नऊशे हजार म्हणतीत. तेनी सहाशे सहाशे सांगितलं पण घेताना पाचशे पाचशे घेतलं वाटतं.
हा हा याला म्हणलं एवढं करा तयारच व्हय प्रेम्या कुठनं कुठनं ओळखीचा वशिला.
व्हय.
आयला भारी हाय बाबा तुमच काम.
त्यात रेल्वे बशी रेल्वेजवळ गेल्यावर कळाल आम्हाला मच्छूदा तेन हायत म्हणून.
काय बच्चू
बच्चुदा तेन येणार आहेत ते आम्हाला रेल्वेजवळ गेल्यावर कळाल. तिथं मला दिसलं. नाही. मला माहित नव्हतं ते येणार हाय. आमच आम्ही शेपरेट गेलतो. होय आमच आम्ही शेपरेट निघाललो पाच जण आणि ह्यो मचुदा रेल्वे जवळ दिसला मला म्हणला आम्ही पण निघालोय तिकडच. काल तुला बोलणार होतो म्हणला मी त्याला काल कट्टयावर बसल म्हणाल्याल नाही उद्या जरा बाहेर जायचं प्लॅनिंग हाय. म्हणाला तुझं बाहेर जायचं प्लॅनिंग हाय म म्हंटलास म्हणून तुला काय बोलो नाही म्हटला. इकड जाणार आहे म्हणलं असताच सगळीच निघलो असतो.
आयला मग लईच मोठा म्हणजे आश्चर्यय.
होय आणि आणि एकाच डब्यात होतो जातानं होय.
जनरलमधन.
अ जाताना जनरल मध्येच बस लो येताना स्लीपरनं आलो.
हम् हम ह यार भारी पडला की मग कस काय एका गाडीतनं गेला काय अश्चर्यय बाबा म्हजे.
ह हं.
चांगलाय भारीय बाबा. बर बघ मला जाताना चार. काय आणि मला काय ते सांग.
चालतय अजून तर काय विनू दा चा फोन आलेला नाही.
हा आणि गाडीची नंबर प्लेट शंभर टक्के बसूनच ये.
घेतो घे. आता काय तिथे जा जाता जाता बशील त्यो आणि
हा हा. भले ही काय वेळ आपू दे आणि ते ब्रॅकेट जर म्हणल तर ते एक्स्ट्रा द्यायला लागतय काही तरी. तुला माहितीय नव्ह का?
होय एक्स्ट्रा काही तरी वाटतय दोनशे क अडीचशे रुपये. चालते चालते.
आणि बसूनच ये ना आता तस येऊ नका मग गाडी नाही म्हणून सांगितल ते आता मुद्दाम. नंबर होय बसून नाही आला तर गाडी मिळणार नाही म्हणून सांग त्याला.
हा हा होय आता ही जर कोल्हापूर आलत युनिताना अडवून आलच की कुठतरी दिसल बिसल. चालतय चालतय बसवून घेऊन येतो घ्या.